हॅलो हॅलो
आवाज येतोय का म
हा येतोय बोल बाई काय म्हणतेस
काय नाही ब मज येत तू कशी ये
ह मी मी जरा टेन्शन मध्ये सध्या
काय टेन्शन आलं तुला तुमची जायचं जायचं हे झालं का
रद्द झाला आमचं जाण्याच
कस काय रद्द झालं ग
सांगितलं ना तुला ते एका बाईला किती काम आलं माहित नाही
ऐक ना तू मला नाही घेऊन गेली ना म्हणून रद्द झालं ते
हा तुझी नजर लागली तीच म्हंटलं एक तरी आहे कुठली तरी मांजर म्हटलं आडवी गेलेली आहे
असं मीच गेली होती ती हा मिस्ते मांजर तू मला घेऊन नाही गेली ना तु मला घेऊन नाही गेली
ऑफर केली होती तू स्वतः नाही म्हटलं नाही तुम्ही जा तुमचे तुमचे मित्रमैत्रिणी मज्जा करा सांगितलेलं तुम्हाला मग कसं करणार बर हो आणि परत अजून ढकल ढकलते माझ्यावर ढकलते
कस काय रद्द
तुला त्या एकीने अ रद्द केलं तिने काय सांगितलं की माझी मीटिंग आहे ऑफिसच काम आहे. हम्म ऐकून घे ऑफिसच काम आहे मला रविवारी सुरतला घेऊन जायचं म्हणते ती मॅडम तर माझं जमनार नाही ते ऐकत नाहीये ह म आता तीने त्या एक तिला मनेरवालेलाना सका सकाळी सांगितलं नाही काल रात्री सांगितलं म्हणे कि ती मॅडम ऐक शकत नाही माझ जमणार नाही. मग आता काल रात्री जर सांगितलेलं तर सकाळी कमीत कमी आम्हाला कळवायचं ना परत
बरोबर आहे.
चार वाजेला जेव्हा निघणार होती मग तेव्हा तिला कॉल करत होती ना ति तळोद्याला आहे तळोदयावरून आम्ही दोघं जण जाणार होतो मग ती फोन नाही उचलत होती आणि चल्ला तर काय म्हणत होत मी मॅंटीम मी मीटिंग मध्ये आहे म्हने
बै ग
ठीक आहे चालेल मग मी दुसरीला केला अमळनेरवालेला कॉल केला तळोदवालेच राहू दे म्हटल अंमळनेरवाले झोपे मधे, ह मॅडम बोला मॅडम
वई ग आणि मॅड आणि मॅडम ला माहितीच नाही कॅन्सल झालं
तिने म्हटलं कधी केलं म्हणे रात्री मला ज्योतिताईचा मेसेज आलेला.
म्हटलं मग तू आत्ता मला सांगतेय का ते पण मी कॉल केल्यावर तू मला सांग तेच म्हटलं मग हा म्हणे तुमचं ऑफिस पाच वाजेला सुटतं मग मी तुम्हाला पाच वाजेला कळवणार होते म्हणे म्हटलं पाच वाजेला ऑफिस सुटत ते मला माहितीय पण म्हटलं मला कॉल उचलायला पाच वाजे नंतरची वेळ नाही बघावी लागत म्हटलं मीे फोन आहे ते कधी पण उचलू शकते म्हटलं पाच वाजेला फोन करणार आणि तेव्हा मी उचलणार. असं नाही म्हटलं, कमीत कमी कळवायचं होतं म्हटलं तु मला.
बर बर,
हो आता काय करायचं. मग तुम्हाला बस स्टँडला सोडलंच, बस स्टँड मध्ये मग मी जाऊनअ माझ्या विश्वास सरांना फोन केला. हं सर त्यांची बाई आणि त्यांची साली अस तिघ पण त कून येणार होते, ते पण कठून येणार होते. ते जवारवर न येणार होते ती लोक जवार मोखाडा तर मग ते काय त्यांना सांगितलं म्हटलं सर काय झालं तु मला काही कळलं का? तर काय म्हणायला लागले नाही. म्हणे म्हटल रद्द झालं आपलं जाण्याच कस काय म्हणे आम दु कानाात बसलोय म्हणे असं नका सांगू शॉपिंग चालूय म्हणे आम खरेदी करतोय म्हणे आम्ही म्हटलं कल्याण वही असं कसं म्हटलं हो. अ माझी नाही मी, शॉपिंग नाही केली, मी काय केल होत त्या दोघी माझ्या घरी येणार होत्या ना, थांबणार होत्या, मग त्याच्यातलं एकीच ना गर्भ पिशवी ला गाठी ना त्यांच ऑपरेशन झालेल होत, तिला म्हटल साडी धुवून पाठव. मग ती दुसरी पण येत तर मग एकाला घेतलं एकाला नाही घेतलं असं म्हणून त्या दोघींना मी साड्या घेतल्या होत्या. त्या पण साड्या मी तिथेच टाकून आली रोम ला बघितलं असेल पिवळी पेशवी होती बेडवर.
हा हा हा बरोबर, बरोबर.
म मग मी संताप- पालती पिशवी तिथेच टाकून आली आणि त्यांच्या गडबडी गडमडी मध्ये मी बरच गोष्टी विसरून- गेले.
जाऊ दे माझ्या सोबत चल मी घेऊन जा येईल तुला बस.
आता जायचंच नाही कोणासोबतच.
बाई ग त्यांच्या रागमाशा वर.
मग मग नंतर संध्याकाळी फोन करून काय सांगते. म्हणे मॅडम हा. तेव्हाच सरांशी बोलणं झाल्यानंतर मग सरांनी तिला फोन केला असेल की, थांबा म्हणे मी बोलतो.
मग सराने फोन केला ना तर काय म्हणत होती सर असं असं झालं मग सर म्हणाले माझी बायको म्हणे, कधी तरी अशी तयार झाली. आणि त्यात तुम्ही असं करताय मग ठीक आहे म्हणे मी येते? मग मला फोन केला म्हणे मॅडम तुम्ही घरच्या लोकांशी बोला मम्मी पप्पांशी. कि येऊ द्या असं तिची मम्मी म्हणायला लागली आता संध्या काय झाले म्हणे मी मुलगीला कसं पाठवु. म्हटलं मावशी माझी चुकी नाही आहे संध्याकाळ व्हायला? म्हणे तुम्ही आत्ता का बर फोन केला आता का बर बोलवतय म्हटले त्यांनी रद्द केल? तर त्यांनी मला कळवायला पाहिजे ना म्हटलं? त्यांनी मला का कळवलं नाही? ते म पैकी तर संध्याकाळी फोन करून सांगणार होते, कमीत कमी मी तरी लवकर फोन केला म्हटल, मग गेल माझ डोकं फिरून आणि नंतर मग? संध्याकाळी मी घरी पोहोचली ना! तेव्हा फोन केला मॅडम पोचल्या का म्हणे. जाऊ द्या म्हणत नका पकडू. आणि जाऊद्या जे झालं ते झालं मला पण काही लक्षात नाही राहिलं म्हणे? आपण कि नाही पुढच्या शनिवार रविवारी जाऊ म्हणे, म्हटलं बघू आता आम्ही जाणार. मी जाणारच नाही. हा येणारच नाही नाही मी बोलली नाही म्हटलं बोलू म्हटल. आता काय य ते?
बरोबर आहे ना मूर्ख समजतात का बरं?
बरोबर म्हणजे तुमचे काम तुमचे काम आणि आमची काम काही कामं नाहीत का?
अस
तुम्हाला आणि म्हणजे जीने कॅन्सल केलं जिच्यामुळे कॅन्सल झालं ना? ती कालपर्यंत हो म्हणत होती रेडी होती ती सगळ्या गोष्टींसाठी तयार होती. कोणी आलं नाही आलं ना सोना मॅडम तुम्ही आणि मी जाऊच म्हणे? काहीही झालं ना तुम्ही आणि मी दोघ जण जाऊ म्हणे असं इथपर्यंत होतं बरं का?
इथपर्यंत होत.
तिचा फोन सुद्धा नाही विचारण पण नाही काही काय झालं?
सोना मॅडमांना धोका दिला त्यांनी
हा धोका म्हणजे खूप मोठा धोका ह आणि सोना मॅडमला धोका देणारे कधीच सुखात नसतात.
हो का?
हो.
खरंय खरय काय जेवण केलं मॅडम मग तुम्ही
आज आ म्ी चिकन खाल्ल. बघण मी माझ्या याला पण सांगून ठेवलो होतो म आई ते ना चिकन खात नाही, मग त्यांच्यासाठी ना असं काहीतरी शाकाहारी बनव. अग आय म्हणाली अ वरण भात बनवते. पुरी आणि बटाट्याची भाजी बनवते असं सांगितलं. मला माझी बहीण म्हणते तुझी मैत्री येणार होती. मग मी वाट बघते तू तिचा मला फोन नंबर नाही. पाठवला मग ती निघाली का नाही निघाली तिला कायजे म्हणजे
ह बर
आणि ते तिथे झोपा काढतय घरी
असं असतं बाई काय करते. जाऊ दे आपण जाऊ सोबत
हा आपण जाऊ सोबत म काय नाही ग मी गेलेली मी भरपूर वेळेस णर तुम्ही नियोजन करणार ना शेवट पर जर हो म्हणतात. न तर माणसाने त्या गोष्टीवर ठाम राहायला पाहिजे माझं एवढं म्हण मी भरपूर वेळच केलेली. तर मी गेलेली नाही असं नाही मी तीन ते चार वेळेस जाऊन आलेली. त्या वॉटर पार्क ला तेच काही आम हे सई आणि विश एकदम लहान लहान हो म्हणे स तीन सा तन वर्षा अस वि चार चार वर् असेल तेव्हापासून मी त्यांना घेऊन जाते वा पाक म ते सुद्धा फिरवून आलेले आहेत. मग काय करणार
पण खूप वेळा जाऊन आलेय आता इंटरेस्टच रा म्हणजे आवडच राहिली नाही तिथ
म्हणजे याचा एक उद्देश काय होता की सगळे जे आहेत. मित्र मैत्रिणी आता बरेच वर्ष झाले ना म्हणजे दोन तीन वर्ष होऊन गेले आम्ही, भेटलो नाही ना, सगळे जोतो ज्याच्या त्याच्या कामामध्ये व्यस्त होऊन गेल आणि वाटल गेलो पहिले. होतो मी तुला सांगाय ना मी इंग्लिश शिकवायची ते क्लासेस घ्याय तर तेथे आम्ही सगळे जण एका टीम मधे ठेवतो, मग ज्योती, विश्वास, रीना मी आणखीन एक जो आणि एक शीतल अस सगळ्या ट्रीपला आलेल्या त्या त्याच्यामध्ये मी एकटी लग्न झालेली होती. आणि त्याच्या आमच्या मध्ये एकच जेंट्स होत एकच पुरुष होता, म्हणजे सगळ्या गोप आणि एकच कृष्णा असं होतं ते. कॉम्बिनेशन, मग म्हणजे आम्ही सगळे त्या सरांच्या घरी जाऊन आलेलोत सगळे भेटून वगैरे आलेलोय सगळ्यांना, मग आता म्हणजे माहित आहे का माझ्या बोलण्यामुळे त्या वहिनी पण तयार झाल्या यायला. नाहीत त्या वहिनी काय म्हणत होत्या, खूपच ब्लाऊज आहे माझ्याकडे खूपच एकतर ग्राहक खूप मागणी करता आहेत, डोक्याला त्रास देत आहेत. द्या करून द्या क म्हणे ते राहवले राहिलेले तर मला ते पूर्ण करून द्यायचे ताई म्हणे असं सांगत होते. म्हटलं आपलं काम नेहमीच आहे कमीत कमी एक वेळ असतो दिवस काढ म्हटलं. तर ती पण कशी तर तयार झाली आणि एनवेेळेस रद्द केलं. आणि विचार कर ना, ती पण लोकंं एकतर खरेदी करायला चालली गेली दु
बाई, हो ना यार बघ ना तू म्हणजे
आओ म्हणे आम्ही खरेदी करतोय म्हणे असं नका सांगू म्हणे असं सांगत होते, आणि त्यांचे ना तीन मुलेत बरं का, लहान लहान तीन मुलं आहेत, आम्ही हे पण ठरवलं की कुठल्या मुलांना आणायचं नाही फक् तुम्ही दोघं नवरा बायकोंनी यायचं, तर त्यांनी मुलाचं पण नियोजन करून आले होते की ते मुलं कोण सांभाळतील असं म्हणून,
बग.
मग तरी पण मी त्यांना सांगितलं की, ते, त्यांच्यावरच थोडे म्हटलं आपण पण जाऊ शकतो पण बघा म्हटल तुमचं काय? काय आहे काय नाही मला कळवा तसं. मग शेवटी कॅन्सलच केलं त्यांनी.
जाऊ द्या आता ना तू जायचंच नाही.
नाय मी आता जाणारच, आता ते तू बघ ना आता मी कसं करते, आता आम्ही सगळेजण अशे मिळून ळून प्लान बनवू आणि लास्ट
मिनिट ला, मी सांगेल माझं नाही जमणार. बिलकुल नाही जमणार असं सांगणारे मी पण.
असं नाही करायचं ना सगळं झालेलं लो कं शॉपिंग करायला चालले गेले.
बघ ना ग, बरं अजून मी माझ्या आईला सांगितलं नाही आई तू जाऊन साड्या घेऊन ये असं, मी म्हंटलं जाऊ दे जमणार नाही. तर मी तिकडून घेऊन जाते. असा विचार केला, मग मग मी चालू चालू ते साडीवाल्याकडे गेले तिथून साड्या घेतल्या एकतर, घाई घाईत.
राहून गेलं माझं, मग आज माझे किती नऊशे रुपये साडे नऊशे रुपये खर्च होऊन गेले.
मग, मग काय करते मग जाऊ दे आता.
जाऊ दे मग आता काय? आणि म्हणते मला नंतर व्यवस्थित मॅडम मनाला नका लावून घेऊ, चूक झाली, माझ मनात तस नव्हतं, होत मला नंतर लक्षात आलं. आणि आपण ना पुढच्या शनिवार रविवारी जाऊ नाही वेळ काढा म्हटलं मी सरांना काय सांगत होती पाऊस पडायला लाग तेव्हा जाणार का म्हटल तुमी वॉटर पार्क मन ते पुढच्या आठवड्यामध्ये पावसाचे दिवस चालून हुन राहिले म्हटलं हा शेवटचा आठवडा होता म्हटलं.
हो काय खरं हे.
बरोबर हे की नाही तर सांगतू आता माला. एवढे आठ दिवस जेमतेम पुढच्या आठवड्यापासन पाऊस लगबगीणे मला त अस वाटत की चालू होन जाईल.
हो ना.
म पावसाळ्यात काय करतो माणूस
पावसाळ्यात जाणात नी वाट